हा, बोला ताई, हो येतोय ना पण मला माझा आवाज डबललच हाय. हो का, माझा येतोय का तुम्हाला आवाज? तुमय येतोय. येतोय ना, ते थोडसें रेंज प्रॉब्लेम असेल ना, त्याच्यामुळे होत असेल.
अच्छा.
हा, काय म्हणता काय चाललं? झाला का चहा पाणी? हो अजून. नाही का? ह ह. थोड्या वेळाने हो पाऊस झाला का तुमच्याकडे? नाही ना, पाऊस नाय आला अजून. नाही ना, आमच्याकडे पण अजून
नावा ला झाला.
गावाला आमच्याकडे ऊन पडलंय खूप
आमचं इथं प आता
हो ना काय संडे कुठे फिरायला वगैरे नाही गेला का ते जाणार आहे आता संध्याकाळी
संध्याकाळी फादर्स डे बघू म्हणट
ज फादर्स डे सेलिब्रेशन आहे का तुमच्याकडेग सफ होेशन आहे ना सग का आवाज कट होतोय तई तुमचा
आता
हा हा आता काय म्हणता आवाज कट होतय ताई तुमचा हॅलो हॅलो हा आवाज क हो राहिला म्हटलं
आता येतोय
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा बोला ना आवाज नाही य का नाही कट होत होता आवाज
आता
आता हो येतोय आता येतोय बाकी आज तुम्ही नाही हिरवाय नाही जाणार आहे ना बघू आता संध्याकाळी आमच्याकडे सेलब्रेशन आहे ना हम् बघू मण हो
दरचा
ह्च हो फादर दिस केलं पाहिजे ना
हा मग पोरटन पण समजत
हो आमा हम्
ह् बाकी जा तुमच ना पाणी
तू झाला का नाही करायचंय आता कसं संडे सगळं झोपलेलं आहे ना अजून मग आता उठल्यावर मग करू सट काम चा हो सगळं आज आमचं लेट काम चालू आहे
हम्म हम्म
हम्म तुमच्याकडे कोण कोण असत घरी आजी असते मम्मी पप्पा छोटा हो का हा हाच् च
त ला बाकी काय झाचालं तुमचं जॉब सुट्टी असराल
हो हो सुटतेच
हम्म हम्म
हम्म ते
मग बाळाला कोण सांभाळत तुमच्या
हम्म ब ला का आहेत ना मम्मीये त्या सांभाळतात दोन मुलं आहे मला
आहेत.
हा. हो दोघं पण त्रास देतात ना. ममी अस काही काम असलं का थोडसं बाहेर जाते ना तोपर्यंत तस म ह मम्मी सांभाळतात अस
हम्म हम्म अच्छा. बरं राहता छोटेय कारण ना.
हो छोटे पण मग असं काही आता आपल्याला जावस लागत ना दुकानात त्याच्यात कुठे त्याच्या म मम्मी सांभाळतात. हा राहतो तो. सवय केलीय ना त्याला.
हा.
हा सवय आसली कि कसं टेन्शन नाही राहत. नाही ना सवय असल्यावर मग टेन्शन नाही राहतो मग तो तो शांत आहे आणि तस ना. फक्त त्याला झोका लागतो. हि हि हि हि किती महिन्यांचाय? सहा महिन्यांचाय.
अच्छ
हो. छोटाय ना म हं चा पण मग वेळ कसा जातो कळत नाही त्यांच्यामध्ये. हा हम्म दिवस निघून जातो. पूर्ण हम्म हं हं हा. तुमचा भाऊ त्रास देत असेल मग छोटा आहे का? माझा भाऊ मोठाय माझ्यापेक्षा. इलेवनथला आहे का? ह ह हा हा मला वाटलं लहान आहे का खूपच? म्हटला होता. नाही मोठायं. मोठे ना हा हा हा कॉलेज वगैरे चालू असेल मग. हो हो कॉलेज चालू आत्ता सायन्सचं घेतलं. हो का? सायन्स ला घेतलं का ऍडमिशन? अरे बापरे हा हा असं हा तेच अकरावी बारावी करणारये का मग?
इलेवनथ ट्वेल्वथ सायन्स
हो ना मग अकरावी बारावीच मराठीत त्याला अकरावी बारावी म्हणतात. अ ह ह.
हो अ ह.
हो हो अ ह ह आओ ते आ त्या साईड आलं हो ना अच्छा. हा मी तेच म्हटलं तुम्ही म्हटले इले अ ह ह. म्हणून म्हटलं अकरावी बारावीलाच म्हणतात इलेव्हनथ आणि ट्वेल्थ असं. हम्म आपण कसं आता इंग्लिश जास्त वापरतो ना मराठी त्यामुळे विसर पडत चाललेलाय आ अस झालयं आपण कस इंग्लिश मिडियम असतो त्याच्यामुळे मा इंग्लिशच बोल थोडस मराठी बोलत नाही, मग ते लक्षात नाही येत. अस हा. बाळ झोपलाय, हा झोपलाय बाळ. झोपलाय काय केला मा आज. तुम्ही जेवण
आज नॉन व्हेज.
नॉन व्हेज का? हा हा चिकन खाता का मटन खाता हो तुम्ही ना? मटन. मटण का हा हा. ते हम्म. आमचं तर याच्यात बंदच होतं अधिक मासात खायचं नव्हतं त्यामुळे आता एक ई छयाच होत नाही खायची, आमी पण नव्हतो खात हो ना! आमचं कसं होत हे पडलं ना तर आता इच्छा नाही होत मग खायची. हा हम्म. आणि ट्रेंड किती चालू होते त्याची रोज सगळयांची स्टोरी. काय.
अधिक मास.
हा. ट्रेंड ना हो खूप ला या वर्षी. खूपच ट्रेंड होता अधिक मासाचा. हम्म! पण आता सगळ्याच गोष्टीचा आलेला आहे तसं बघितलं तर. आता ते मुलाला जेव घालतात, सहा महिन्यानंतर पहिल्यांदा तरी त्याचा व्हिडिओ बनवला जातो नाही का? असा. अन्न प्राशन सोहळा. हा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे बनवतात व्हिडिओ, म्हणजे फोटो. हा आमचे फोटो असतात. परत मग ते काय म्हणतात, ते सून पण आतात. ते आली का लग्न होन तर मग तेव्हा पण ते नवीन आलेलं आहे एक बघा ते पोस्टर टाईप हा हा हा. सून आणली ते केलं राहत आणि ते गुलाबाचे पाक तिला ते काढायला लावत, ह काय काय ते सगळंच. करतात आता मग, असं म्हणजे हम् नवीन नवीन ट्रेनड. असं. हम्म आणि कस गेल तर सगळ्यांना वाटत आपण पण हो. केलं पाहिजे असं वाटतं मग त्याने केलं मग आपण का नाही करायचं. त्याच्यामुळे ह्या वेळेस म जास्त जोरात झाला.
हा.
जाचे बघू त्याचे सगळ्यांचे, तसेंच स्टेटस तेच होते. महिनाभर तर पूर्ण तेच स्टेटस होते. रोज होते. हो रोज राहाचय हम्म! अजून ते भाच्यानच, हो भाच्यांच ते हम्म. तेचच. म्हणजे एक जसं करेल ना तस सगळे, सगळेच करतात हा. बघून बघून लोक शिकतात ना मग असं वाटतं आपण पण केलं पाहिजे, आपण पण करू. हा अस. ते व्हिडिओ बघा रे! हो मग गाडी घेतल्यावर सुद्धा ते व्हीडीओ बनवतात आता हो ना! हम्म.
येस, ते व्हडिओ मध्ये पण खूप पैशे घेतात, मग खूप पैसे घेत हो. पण भारी ये ते पण आता ते वटपौर्णिमा काहीतरी आहे हा वाट पौर्णिमा आहे ना आता, तेव्हा पण त्याचे पण, हो व्हिडिओ मग बनवतात लोक आमच पण बनवायचय आमची ती एक भाची आहे, ना तर तिला सांगणार आहे आम्ही की ह या आमच व्हिडिओ बनवायला, अस मी म्हणजे नाही का तयारी करून ठेवलेली आहे म्हटलं त्यांना सांगू की असं बनवा तसं बनवा नाही का असं आता सगळेच करतात मग आपण पण करायचं ती इडीटर आहे का? हो. म्हणजे एडिटरच आहेत त्या, म्हटलं तरी चालेल असं खूप भारी एडिट करतात त्या. म्हणजे असा प्रोफेशनल व्हिडिओ राहतो, त्यांचा नाई का असं बघितल्यावर असं वाटत की असा हे खूप छान करतात, हो मी तर त्यांना सांगणार आहे की, त्याच्यात करिअर करा तुम्ही खरं. नाही का, असं हम्म एका व्हिडिओचे अडीच तीन हजार रुपय घेतात अणि हो करिअर पण होईल ना त्यांना सांगणार आहे जर त्यांनी त्याच्यात क्लास वगैरे केला तर अजून ते पुढे जातील ना का असं. पण मत त्याच्यामध्ये नाही काही नाही राहत त्याच नाही एडिटिंग मध्ये खूप शॉर्ट शॉर्ट क्लिप्स येईल. हो पण म ते घेता पण आला पाहिजे ना, हो हो त्या भारी घेतात. तस छान करता आणि ह मग त्यांना सांगू की आता वटपौर्णिमेचा तेवढा एक बनव
हा भारी आहे ना तुमच्या इथ घर फोटोग्राफ
दर आ आ काय म्हणता? तुमच्या घरात भारी असं. हो भारी ना म त्याच व्हिडिओ वाढत आमच्या तिथं आम्हाला विचारतात, पण मग लोक नाही का कि
अच्छा नाही म ती
नाई म त्या फील्ड मध्ये करिअर करा. हो. सांगाव लागणार आहे. भारी दिसायला पण खूप डोकं लावाय लागत म डोकं लावय लागतं गाणं हो हो. आणि ते छोटे छोटे व्हिडिओ घेऊन एकत्र करायचे, हो इफेक्ट द्यायचे त्याला भरपूर राहतं ना ते. तिच्यात पण, ते जमल पाहिजे ना तस आणि क
आणि काय कर
हम् ते बीपीएन वगैरे कनेक्ट करतात. हो आम्ही काय म्हणजे एवढं मला पण काही नाही का त्याच्यातलं काही माहिती नाही. मोबाईल मधल पण त्या करत असतात नाई का. अ हम् नाही माझ भाऊ पण करतो ना हो का तुमचं पण करत.
च्या देशातल अँप घ्यायच.
हा. हा. अच्छा, आणि त्याला तेन वगैरे का करायचे व्हिडिओ का. हा. हा.
चालेल करती मग नंतर
चालेल काय हो ठीक ठीक चालेल हो, हो चालेल ठीक आहे ताई ठेवू का.
हो. हो. बाय.